हॅलो हा काय म्हणताय का?
चाललं रुटीन ह ह.
एकादशी दुवारी ना शनिवारी
एकादशी आधी होय म काय?
तिथे गर्दी असेल ना पुण्याला बघायलाच नको ना खूपच गर्दी वारीचे लोक. लकची गर्दी खूप असते दुसऱ्या ठिकाण या. हा यायचं तर ट्रॅफिक म्हटलं खूप असेल होत अस.
हम् हा तितकं नाही. आळंदी थोडं नाही.
पोहोचतात ना तोपर्यंत ते आषाढी एखकादशीच्या दिवशी ते पोहोचलेले असतात ना.
तिकडं होय, होय तिकडं असतात ना ते ह ना पंढरपूरला काय करतात बरीच लोक हा
ओके, ओके
जातात मग येतात. परत काय काय लोक आनंदीचं दर्शन घेऊन मग जातात कोणकण डायरेक्ट घरी जातात इथले असतात ते आळंदीला जाऊन येतात.
ओके, ओके म्हटले म्हणजे त्या दिवशी ते पोहोचलेले असले पाहिजे बरोबर ना? सकाळी हा म्हणजे आदल्या दिवशी
गेले असतात. काय काय जण काय करतात ति तर आता एवढ्या लोकांना दर्शन घेण्यावर पांडुरंगाचं काही शक्य नसते मग ते काय करते कळसाचं दर्शन घेतात आणि माघारी निघतात.
हो पण आता इत्या वेळ गेले ना तरी सुद्धा काय मुक दर्शनच दिसतात काही विसर होत नाही. एकदा गेलं होत एकादशीला तर फक्त तू जाते कधी? पण नाही दिसत ते खूप गर्दी होते
गर्दी खूप असती खूप असती आता काय झालंय आणि म्हणजे आधी पेक्षा आता थोडस सगळ्याच एकंदरीत देवाचं प्रस्थ वाढल्यामुळं गर्दी सगळीकडे खूप असती. कुठही जाग कुठल्याही मंदिरात आता आमच्या इ एक मारुतीच मंदिर हाय हम मग नवीनच आहे त दोन तीन वर्ष झालेत मग आधी इतकी गर्दी न यची. आता शनिवारी ठराविक टाईम आम्ही काय करतो गेलो. मुलीला तस शाळेला सोडून तिथंच सकाळी दर्शन घेतलं की जर तुम्ही सहापासन गेला दर्शनाला संध्या काळी, इतकी गर्दी राहते तिथं ना प्रदक्षिणा घालता ये ती ना एखादं स्तोत्र म्हणता येतय. ते तेल मंदिरात घालायचं म्हटलं तरी खूप वेळ राहतो मग आम्ही काय करतो जर सकाळी गेलो तर ठीक नाही तर रात्री दहाला जातो काय गर्दी नसते
हम्म लोकांचा भक्तीभाव वाढला असं वाटत बघ ते आणि युट्यूबच्या माध्यमातून लोक आपलं म्हणजे आपल भारी अ माहिती खूप मिळते अधिक महिन्या सगंळ एवढा नव्हत. ते खूपच म्हणजे काय काय टाकतात. लोकांना माहिती मिळते. हो पूर्वी कुठे एवढ ह जास्त एवढं नव्हतं आता वारीचा पण केवढा प्रस्त आलेल बघ फॅशन म्हटलं चुकीचं नाही त्याला फॅशन सारखं जायला लागणार
जायला लागलेय ह काय काय कायचं नाही बऱ्याच आता एक होतं की सोशल मीडिया म काय होत तेथ समजा मी वारीला जाते आणि मग असं मी मी गेल्यामुळे मला हा चांगला अनुभव आला किंवा हे आपण ओरली आपल्या लोकांच्यात सांगणार. मग त्यांचा कधी तर विषय निघाल्यावर माझ्या एका मै अनुभव आला हे आणि आता सोशल मीडिया मीडियानवर
त्याच्यामुळे सगळं होतं अस कि लोक हा समजतय. पहिलं कस सीमित लोकांपर्यंत माहिती होती आणि को एवढं सांगायचं पण नाही कोणाला कोण.
आता काय होतय की म्हणजे छोट्या छोट्या गोष्टी बघा आता झाले ते सायबर क्राईम असू दे तर कोणाला अनुभवं, कालच एक मेसेज व्हायरल झाला होता कि आता ते हे एफ आय आर काय आहे एफ आय आर फॉर्म भरायच सुरू आहे ना त्या त्याचा कुठलं वोटिंग कार्डच रिलेटेड काहीतरी, हा तर आता काल एक मेसेज बघितला मी कि त्यांनी हे सांगितलं होतं कि अ म्हणजे जर असा एखादा तुम्हाला मेसेज आला की तुमच्या वडिलांचे डॉक्युमेंट्स व्हेरीफाय होत नाही तर मग तुम्ही तिथ त्या लिंकला क्लिक करून चेक करायला जाऊ नका म्हणजे प्रॉडक् जे आहेत की जे रिसेंट जे सुरू आहे त्याव लगेच ते काहीतरी क्राईम कराय रेडी राहतात मग आता हे ज्यानी मेसेज वाचलाय किथ जे ज्यांच्यापर्यंत पोहोचलेय त्यातलीच अवेर राहतात याटलिस्ट आणि अस मेसेज फॉरवर्ड केले जातात की बाबा असा असा मेसेज आहे आणि नका कली आता इपेशलला आता पंधरा ऑगस्टला येतयच की पोस्टानं हे स्कीम केली आहे किंवा लिंक पाठवली आहे तर लिंक कुठल्या पण क्लिक करू नका पण मोस्ट आता सगळ्यांचं आधी काय होतं जीपे म्हणा फोन पे म्हणा हे जे होत हे थोडेच लोक वापर पराचे आता जनरली सगळीच वापरतात आता प्रत्येकाच्या मोबाईलमध्ये हे मे एखाद्याच क्लिक केलेली लिंक चुकून तर मग चुकून
आसोबाच आ हा
हा त्यामुळं हे एक झालं की बऱ्याच चांगल्या गोष्टी पण पसरायला म्हणजे समजायला लागलेत पसरतायत सगळीकडें बाबा आणि अलीकड आता आधी पण लोकांना होतच पण प्रत्येकाला काहीतरी राहतय हा बाबा चला होतय तर आपण जाऊन बघूया मग अनुभव येतो छान कुणाला कोण कंटिन्यू करतय त्याच आयकून अजून दोघं कंटिन्यू करत तसं होऊन जाते
ह ह हम ते आहेच त्याच्या मुळे त्याच ट्रेंड आलं तर सगळ फॅशनच म्हण त ते झालेलं लोक बघायला जातात हल्ली आणि असं पण म्हटलं एकतरी अनुभव एकदा तरी घ्यावा आहे बगायेला मंजे वेगळा आहे काहीतरी अनुभव वेगळा आहे मग हरकत नाही ना बघायला आणि त्या देवाचंच काम आहे ते
देवाचच आहे हा आमच्यात माझे मिस्टर ते जॉबला जातात ना तिथंच ते सांगत होते तीत एक छोटं मंदिर हा आणि मारुतीच आहे बर का मग ते ज तर येेत असं अ जायचं म्हणजे असं काही जायचं म्हणुन मी पण जायचे आणि काहीतरी आता कोणाला एक अनुभव येतोय कि बाबा की मी इथे एक गोष्ट मागितली होती जी खूप दिवसांपासून होत नव्हती किंवा पेंडिंग होती आणि आता ती माझी झाली रसते कोइन्सिडंट्स असो किंवा तिथलया तिथ श्रद्धा जील किंवा हा मे बी आस काय झाला असेल किंवा कदाचित खरंखर तसं पण असेल कि तिथं त्यांन मागितलं आणि त्यामुळ पुना झाल मग ते अस करत करत काय झालं बरा नव्यानं आल आणि काय झालं ते बऱ्याच जणांना अनुभव आल्या मूळ आता ते इन्स्टावर ना त्याचे रील पण व्हायरल झालेत आणि ते म्हणले आता त्या मंदिरात काय ठेवायला जागा नस इतकी लाईन राहातली त्या मंदिरात ते म्हणाले आधी तिथं दोन वर्षापूर्वी म्हणजे होत आस तस आता एखाद्या नव लोकल एरिया मी राहते तर तथल्या आजूबाजूच मला माहिती राहतं ना ते तितक्या पूर्त सीमित होत पण आता खूप लोक मारुतीच होत ते मंदिर. तिथ मागितलेला नवस पूर्ण होतो असं. तसच रील पण व्हायरल झालेली मग ते म्हणले आता इथ कि गर्दी आहे तिथं आता तिथं प्रसाद पण ठेवतात म्हणले.
त्या इकडे पण मारुतीचं एक मंदिर आहे तिकेट रडचा मारुती फार पूर्वीपसूनचा फेमस आहे. तिथ पण असं हे म्हणजे नवस पूर्ण होतात वगैरे वगैरे असं हे आहे.
ह हा हा. आणि सांगात नाही कुठल आधि कसं असायचंय आता मंदिर स्थापन पण भरपूर होत तेत ना आधी कसं कि गावात एक ठराविक ए देवीच एक एखाद्याच आहे गणपतीच एखादंच आहे असं प्रत्येक एखादं एखादं आहे असं असायचं. आता मंदिर स्थापन पण करतय त्यामुंळ अ हे राहते प्रत्य प्रत्येकाच एक श्रद्धा म्हणा एक कनेक्शन असते आपलं आपलं एक. त्यामुळं फक्त म्हणतो तसच की जस पॉझिटिव्ह निगेटिव्ह सोशल मीडियाचं काय झालंय की चांगले पण हे तेवढेच आहेत. उपयोग आणि हे पण तितकंच आहेत हा. आहारी सार जाऊ न - - उपयोग नाही हे मात्र आहे नाहीतर स्क्रोलिंग टाईम काय कळत नाही. काम राहतात तिकड स्क्रोल स्क्रोल करत बसलं की संपलं.
बापरे पंधरा वीस मिनटं बस
काही कळत नाही खरच ना असा टाइम निघून जातो.
आणि एवढं छान छान दिसत ना वेगळ हेज्यात जाऊन मोह म्हणतात ना गो हे होतो. हे पुढे जाऊया हे पुढे हे पुढे बघूया असं होत अस.
पण केलं की लगेच आपली मुलं आलीच आई तू करतीस की. आता आपण आपण जरी रील बघीत बघितलो समजा तर ते रील चांगला आहे की नई आपल्याला कळते त्यांना काय लक्षात येत नाही. त्यामुळ लगेच मग ते पण शॉर्टस लगेच बघायला सुरू.
हम्म ह् अ ते ते काय असं फिल्टर नाही लावत ते दिसतय ते बघतात आपण कस हे दुर्लक्ष करतो.
करतो.
आता मी तर काय केले परवा कोणतरी एक हे मुद्दा उठवलेला म्हणे की म्हणजे अम् जे काही चुकीचे ऍड असतील किंवा म्हणजे आक्षेप पारह जे काही सीन्स असतील ते कारण घरामध्ये आपण सगळीच असतो. मग लहान मुलं देखील असतात आपण असतो आपल्या घरातले वयस्कर पण असतात त्यामुळे अशा ह्या गोष्टी मोस्टली हे करू नका असं. ऍड मध्ये पण येऊन देऊ नका. कारण अलीकडं मुलांचं भयानक शार्प आहेत मुलं.
उत्सुकता घेतली होती काय आहे कशी आलीय.
हा आपण उत्तर पण देऊ शकतो नाही देऊ शकतो फार गोष्टी येऊन जातात.
की त्यामुळं ते परवा अ कोण कोणतरी एक मुद्दा असं हे केला होत की असं ह्यावर काहीतरी हे ठेवा म्हणजे जेणेकरून या लहान मुलां पर्यंत गोष्टी नको जायला.
हम्म निर् बंध जाऊ दे छोटं.
काय काय?
निर्बंध पाहिजेेत.
हा,, पाहिजेेत पाहिजेत,, तेच तेच, गरजेचे आहेत.
निर्बंध असेल तर कायदा सोपावत जातो ना माणूस.
हा,, आणि आता काळ बदललाय,, म्हणजे आपण कसंऽ आपल्या आई बाबा म्हणले,, की नाही, हे करू नकोस,, तर ठीक आहेऽ
हम्म, हम्
आता का,,? मग केलं तर काय होतेय? मग करून बघूया तसं होते काय? म्हणजे मुल,, आता पिढीऽ आशीय,,, त्यात काही प्रगत युग असल्यामुळे त्यांच पण तसच आहे, त्यात काही त्यांचा दोष नाही. पण मग ह्या सगळ्या गोष्टी आपल्यालाच फार कटाक्ष ठेवून सगळंऽ अ लक्ष त्यांच्याकडे द्यावं लागतय,,, काय बाबा शाळेतून आल्यालाचऽ काय केलास शाळेत?,, कोण काय म्हंटल काय? हे काय ते काय? सगळं,, आपणच विचारून,, हां.
नाही तर काय खर नाही.
हां,, नाही नाही,, आणि मुलांच,, हारऽ पाहिजे,, आणि मुलांशी तेवढं मोकळं असणं गरजेचं आहे. कारण म्हणजे मुलं आपल्यापासून काही लपवणार नाहीत. सगळं सांगतील,, हे गरजेचं आहे,, पाहिजेऽ पाहिजे. हां,, आणि एक कोणतरी थोडस,, एक आईनं स्ट्रिक्ट झालं, तर बाबा थोडं सॉफ्ट करऽ जचा आहेत बा वास्ऽ स्ट्रिक्ट असले तर, आई सॉफ्ट गरजेच आहे,, म्हे कुठ हा म्हणजेऽ
हय हवा,
पाहिजे पाहिजे. होणेेत.